हा येतोय हो होत येतोय नमस्कार...
नमस्कार...
हा मग अशी तुमचा कॉल नव्हता लागत ना... माझ्याकडून तुम्हाला येत नव्हता.. हा तेच ना म्हटलं चला मीच करून बघावं.. काय करताय तुम्ही हो.. काही नाही आवरलय आता घरातले का अच्छ जेवण वगैरे झाले का मग..
नाही जेवायच...
अच्छा काय बनवलं आज.. हा अज गवारीच भाजी चपाती.. अच्छा अरे वा गवार माझी आवडतीय.. हो... मला खूप आवडते गवारची भाजी ती रोज का अस आहे ना मी रोज खाऊ शकते..
हौल
हो आणि त्याच्यासोबत मला ह्याच बाजरीेची भाकरी आवडते.. अ पातळभजी हो पातळभजी शेंगदाण्याच कुठलं... हो आणि मग त्याच्यासोबत बाजरीची भाकर असली की, मस्त वाटत खायला.. म्हणे दोन तीन प्रकारे करू शकतो आप कोडी पण करता येते. थोडस कांदा टोमॅटो असं थोडं लसूणची चटणी टाकून.. माझं पातळ रस्सा पण करू शकतो. माझी सासू तर काय करते नुसतं असं खाण्यासाठी ना ज गवारी.. शेंग अ कोळी असली ना तर ते थोड तेल टाकाय.. तव्या वरती थोड नमक टाकायचं आणि त्यांना ना अस क्रिस्पी भाजयच.. भाजून घ्यायची असं कुरकुरीत लागते मग... तशी पण छान लागते हो हो.. म्हणजे ज्यांना तिकट जमत नाहीये ना त्यांना फक्त... तेलामध्येध्ये थोडस हिंग... आणि मीठ टकून परतून घ्याय... थोडीशी शिजवून मस्त लागते हम्... बाकी काय तुमच्याकड आमच व्यवस्थित तुमचं... त्याच्याकडे काही पाणी पाऊस... पाणी नाही आहे ना आमच्याकडे पाऊस पण नाहीये हो ना ह्या वर्षी डे पण म्हणजे पूर्ण भारतातच सांग. त्या दुष्काळ असणार आहे असं. कारण मागच्या वर्षी पाऊस कमीच झालेला आहे हो ना. आणि आत्ता पण म्हणजे खूप उशिरा पावसाला अजून सुरुवात पण नाही. हा ना. त्यामुळे अस दुष्काळाच दिसतोय इडं. जंगल पण प्रगतीच्या नावाखाली एवढे मोठे मोठे जंगल उद्ध्वस्त केले जातात. ते पाऊस पण कुठून पडणार नाही का प्रकृतीच पूर्ण हे झालंय. निसर्गचक्रच बदललंय. चक्र बदललेत कारण आता ऋतूप्रमाणे कोणतंच होत. नाही हो ना.
तेे पावसाळा हिवाळा उन्हाळा असं काहीच नाहीये. सगळे ऋतू समान झालेले आहेत.
कोणत्या काही व्हाय लागले ना. अ आता तर काही दिवसा पूर्वी तर पाऊस पडत होता उन्हाळ्यामध्ये अ इकड एप्रिल वगैरे मध्ये पण पाऊस झाला आणि जेव्हा त्याचा आता टाइम. मे जून पासून तर इकड पुण्या साईड ला जून पा म्हणजे खूपच. पाऊस पडायला लागतो प्रचंड अस पडतो पूर्ण हिरवं हिरवं गार असत. म्हणजे कुठं फिरायला जायला म्हटलं की आवड पण येते छान पण ह्या वर्षी तर इतकं. कडत आहे अजून पण पावसाचा एक थेंब नाही. नाहीे आज पाऊसच नाहीये. निसर्ग हे झालेलं आहे हो ना बदल झा निसर्ग त्याच्या आपल्या माणसांचा पण मोठा वाटा येतो हे सगळं बदलण्या मागे जंगलं तोडली जातात.
जा.
ते कस हा तेच ना झाड कसं पावसाला ढगांना आकर्षित करतात ते व्यवस्थित चालतं सगळं तर पा झाडच एवढी जंगलाच्या जंगल तोडली जातात. आता काय करायला पाहिजे स त्याने असं प्रत्येक घरोघरी एक झाड लावून पण आ झाड ला पणण ज अ हो. आता इड सिटी वगैरे म शहरामध्ये बिल्डिंग मध्ये राहतात लोक. तर गाड्या पार्किंगला पण जागा नाही राहत गाड्या लावण्यासाठी तर झाडं लावण्यासाठी जागा देणे अस पर्याय काढला पाहिजे. असा डोंगर जिथे आहेत त्या डोंगरांवर जाऊन अशी सपाट जागा कर. तरफ तिकडे लावलं पाहिजेप रोप लाव पाहिजे. त्या ड पाणी वरे घातलं पाहिजे आप हा ते दक्षिण भारतामध्ये हो ते दक्षिण भारतामध्ये कोणीतरी म्हणजे आ नाही स का. तो एक हिरो होता तो तिकडचा हे झाला ना. अ काय म्हणतात मुख्यमंत्री तर त्यांनी अशी योजना काढली की म्हणजे अ आता प्रत्येक ठिकाणी जंगलांमध्ये जाऊन झाडं लावण तर शक्य नाही. तर बी काय? ची मोठ्या झाडांची. जस लिंबाच झाल. जमुनच झाल. तर त्यांच्या अशा बिया जमा करायच्या. त्यांना अशी मातीची गोळी बनवायची. ती बी मध्ये टाकून. त्याचे मातीचे गोळे असे बॉल सारखे बनवायचे. आणि त्यांना काहीतरी ते र जेणे करून ते जे कीटक असतील ते. ते बी. त्याच बीज खराब नाही करणार. तर मग ते असे सगळे बीज. एकत्र करून. जिकडे लहान मुलं खेळत असतील. त्यांना असं खेळायला द्यायचं की तुम्ही. हे बॉल फेकाव अस हे म्हनून म्हणजे जेव्हा असं. पाऊस वगैरे पडेल तर त्या बियांच. आ. आपल्या झाडामध्ये रूपांतर होईल असं, हो हे एक अ म्हणजे छान आहे, हे एक पद्धत नाही का? जंगलं वाढवण्यासाठी. ते म्हणून मी ते बघून मला खूप प छान वाटलं की, अरे वा हे काहीतरी म्हणजे चांगलंच आहे, सोपे पद्धती, आता एवढं खोल जंगलामध्ये जाऊन झाडं लावणं शक क्य नाही, तर हेलिकॉप्टरच्या साह्याने वरून त्या अ याचा वर्षाव केला की ते बरोबर जमिनीवर पडणार असं. हम्म. आणि पाऊस आला कि ते बरोबर पाणी मिळणार बर वाढत राहणार. आणि अजून एक आता म्हणजे वट पौर्णिमा तर जवळ येतेच ये सा का नाही का आता वडाच्या झाडापासून लेला खूप फायदे मिळतात. हो, वनपती वगैरे त्याची हा. आयुर्वेदामध्ये तर त्याच चांगलं आहे आयुर्वेदात त्याच्या त्याच्या ते अ
पारंब्यांचा फायदा होतो. परत ऑक्सिजन जास्त मिळतो आपल्याला. तर मग, अ व-वट सावित्रीची पूजा करताना, अ वडाचं झाडच म्हणजे रोपटं आणून
हां, ते अस लावलं, लावलं पाही शेतीमध्ये थोड मोठ पेरल आणि नंतर नसलं तरी चालत. अशी डोंगराच्या कडेने. जिथे मातीचे डोंगर आहेत. तिथ जाऊन जरी लावलं तरी मग ते. हो हो चांगलंच होईल. आपण कसं करुया पर्यावरणाचा हो. हा आणि हल्ली तर लोक असं करतात. की अ ते वडा पे वडा. वडाच्या झाडाच्या फांद्या तो तोडून आणायच्या. आणि घरी त्यांची पूजा करायची. तस करण्यापेक्षा का हे असं खरच छान आहे. म्हणजे आपण काहीतरी. वडाचं रोप तयार करून ते लावलं. आणि ते नंतर दुसरीकडे जाऊन लावलं तरी त्याच. फायदा होईल जेणे करून. हो. हो. तेच ना. झाड वाढतील आणि वडाच झाड असत. आस आहे की ते खूप वर्ष जगत. ते लवकर अस हे होत नाही. आणि त्याच्या पारंभ्या पण खूप वाढतात. हम. हम.
परत लहान मुलं.
पारभ्या वाढून पूर्ण. हो ते जमिनीत जातात. त्याच एक नवीन झाड तयार होऊन जातं. हा. आणि झोका म्हणून मुलांना खेळायला पण ते. हो तो आनंद पण छान असतो. आताच्या मुलांच तर नाही माहिती पण जेव्हा आम्ही लहान होतो. अस मंदिर वगैरे जवळ ते झाड असायच ओटा वगैरे बनवलेला असायचा त्यावर चढून मस्त मोठे मोठे झोके घ्यायचे किती आनंद वाटायच मज्जा मज्जा यांची. आणि त्या झोक्यांबरोबर आपल्याला त्यांच्या खाली वेळ वेळ मिळतो. हो हो. आपण तिथे खेळताना खेळताना आपल्याला जो जास्त ऑक्सीजन मिळतो. हो हो. म्हणजे हे रक्त प्रॅक्टिकली पण आपल्याला खूप त्याचा फायदा होतो. हो बरोबर
कारण आता कोरोनामध्ये अशी परिस्थिती होती की ऑक्सिजन मिळत नव्हते. लोकांना
कृत्रिमरित्या ऑक्सिजन ते सिलेंडरचे ते लावायचे. त्या त्याचा पण तुटवडा होता म त्यापेक्षा. हा ह. आपण जर हे अस काहीतरी आपल्या हाताने काम सुरू केलं की आपले बघून शेजारी करू शकतो हो हो. किंवा आपण दुसऱ्यांना फोनवर सांगू शकतो की बाबा आम्ही मी असं अस या वटपौर्णिमेला अस झाड लावलं. हम आणि त्या झाडाची पूजा केली. त्यानंतर ते झाड आम्ही इकडे तिकडे लावून आलो. हम
आणि म
आणि मग ते झाड असं मोठं होताना. आपण थोडं जवळ जर राहत असेल. हो. हो तर ते. तर आपल्याला ते समोर दिसत की हे झाड वाढतय हो आपल्याला पण छान वाटतं आपल्या आनंद पण एक मिळत की आपल्या हाताने काहीतरी चांगलं झालं. हा आपल्या हाता हाताने लावलेलं झाड जगतय असं आणि आपण जरी नाही राहिलो येणारी पिढी त्याच. त्याच म्हणजे नाही का हे लाभ घेऊ शकेल त्यांना पण असं म्हणजे जसं. कुणालातरी त्याचा फायदाच होईल नुकसान तर होणार नाही. तेच ना
त्यामुळे
त्यामुळे असं काहीतरी काम केलं की जरा आपल्याला पण आनंद वाटतो. आणि त्यात त्यात सणाचा म्हणजे उद्देश साध्य होतो. हो बरोबर आणि अ म्हणजे. एक प्रकारे जे आपल्याला आयुष्य मिळणार आहे हम. ते हे झाड लावूनच आपलं शव मिळत. तेच ना आणि खरंच करायला पाहिजे. असं आपण सांगायला पाहिजे. ही चांगली आयडिया आहे. आणि कस म्हणजे एकाने लावलं दुसऱ्याचं. हो हेवा वाटतो की नाही की यांनी केलं चांगल्या गोष्टीचा हेवा वाटतो. आपण पण करू. बोलूया आपण परत. हो चालेल चालेल. हो